बोल.
काय करालीस.
बसलेय वा आता जीवन.
हा अरे ते कॉलेजला जाऊन आलेस?
कॉलेज ला नाही गेलो.
करूया.
ते वेध्या गेलत कॉलेज वर.
हा.
त्यालाच विचार म्हणलो फी वगैरे कसं भरायचं ते.
हा.
तो जाऊन आल्यानंतर फोन लावला त्याला तो म्हंटला ईमेल ला मेसेज येणार ना तेव्हा आपण फी भरायची हाय. हा आणि आप ता फी किती ते काय सांगितलेलं नाय अजून.
म्हणजे मेसेला बघा झालं त्या.
होय.
बरं आणि मग दुसरा
कॉलेज काय चालू झाले रेग्युलर बहुतेक.
झालंय कधीपासून?
आजपसून म्हणतात बाबा पत्या मला म्हणालत.
काय म्हणू?
आज त्यांची ते एन एस ची मुलं गेलीती कॉलेजवर.
हा.
काय किती जण आलतील ते वगैरे काय विचारलं नाही ना.
हा.
त्याला वाटलं ते फॉर्मचं काहीत बघायला गेलेत म्हणून जास्त काही विचारलं नाही ना.
हां.
म ते म्हणते आपण उद्यापासून जाऊया काय कॉलेजला.
हम्म.
ब मी म्हणल बघूया कोण, कोण येणार आहेत आधी मग ठरवया म्हटलो. काय करायचं
काय उद्यापासून चालू करायचं काय
मी आता संडे्या येणार
ग तेच की उद्यापासून जायचं काय मग नंतर
कसं पण चालते मला नंतर म्हणजे नंतर आता कधी झायला मग नंतर गेलो तर
ते तर आपल्याला माह नाही नाही कोणकण येणार ते
हा
आपल्याला माहत नाही ना कोणकोण ये ना
तेच रे आणि जाऊन पण मग तसं उलतंय परत जा मग जायचं आणि मग परत यायला लागणार गी कोण नसलं तर
प्रीताला बोलवलं तर ते येईल
कोण
प्रीत
ती का तयारच असते बारा महिने
पता एक म्हणले जाऊया आपण
बरं
मुलींमध्ये काय ते मगाशी मानसेचा फोन आलता
हा
कॉलेज चालू झाली उद्यापासून जायचं का नाही आपण
आणि
मी म्हणलो कोणकोण येणार आहेत बघूया मग ठरूया म्हंटल
हम्म
त्या काय त्या तिघे येणार आहेत बहुतेक
हा.
बघायचं आता.
आणि त्या नग तीन त्या तिघिजणी.
त्या तीन नगांमधलं काय माहीत नाही फिक्स नाही त्यांचं अजून.
हम. मला पण काय ना मला आलती काल फॉलो रिक्वेस्ट आलती.
हम्म.
मी असून म्हटलो आता एक्सेप्ट केली उगच नंतर आणि ते म्हणाय नको.
व्हय.
कि अस काय करालाय ह्यांव.
हम्म तिनं मधी पण काय तर अकाउंट काढलेली काय?
मी जास्त लक्ष देणार नाहीबा.
पत्यांना आणि तिला ग्रुप मदे आणि ऍड केलाय.
ते शान नाही पत्या. हम्म कुठल्या ग्रुपमध्ये केला ॲड रे?
हा
कशाला केला आहे
हमंम
कशाला गेलाय
अरे हच्यावर इं्स्टावर
तेच की कशाला गेलाय काय काम आहे?
आता काय माहित त्याने ऍड केलाय.
पण त्याला कळत नाही मेन म्हणजे
पत्याला विषय माहत नसेल?
मी म्हणालतो लिऊ ग्रुप वरण. मानी म्हणलो राहू दे म्हणून.
काय किती आपण दहा जण तर असतील आरामात.
हा. हा.
गावाकड काय कराय गेलता?
काय नाही दिदीला घेऊन आलतो रे, दिदीला बसन नको वाटायल तिला यायला.
हा.
मग मला चल म्हटली गाडीवरन बाहेर.
हम्म हम्. मग अजून गावातच आहेस काय गावातच आहेस काय अजून?
हो अजून बाहेर पडा आणि नंतर जरा बाहेर पडणार. सकाळी बाहेर पडणार होतो, पन जरा कंटाळा आला रे.
हा.
ती काल जरा परवा दिवशी शहाण्या हात तो दुखायला लागलं अचानक. शान्या गेलाव कधी असं दुखत नाही गाडीवर. चालवायला लागली.
काय लागले काय?
काय माहीत हम.
हम् काल फोन केलतास काय मला संध्याकाळी?
होय काल रात्री.
हा झोपलेलो मी. मी नंतर उठल्यावर मला मम्मीने दहा वाजता सांगितली मला फोन आलता असं असं म्हणून.
हम्म असुदे सोड. सोम तुला तेजाईक राहिला रे म्हणजे आमच्या दोघांच पूर्ण झाली सोय आणि माझं
हम्म.
तेच तेन म्हणजे तेन ते ते त्याचा प्रोजेक्ट पूर्ण झालाय म्हटला मला.
ह.
म आणला तुझा पाठ्टो. बण तो म्हणला मग संत्यान दोघांच घ चालत नाही रे एकसारखं म्हणजे जास्तीत जास्त दोघं ह चालत्यात
हम्म.
तिसऱ्याच चालत नाही एकसारखा होन
हा.
मग मला म्हणला तुझा घे म्हणून म्हणून तुला फोन लावलेला
काल सोम्या मला पण म्हणलं माझ्याकडनं पूर्ण झाले त्याचे
ह हा.
त्यात माझ्याकड न्हवते त्याच्याडन पूर्ण झालेले प्रोजेक्ट.
हां.
काय माझ्याकडनं राहिली म्हणतय.
मला का असं सांगितलं तेन?
काय सांगितलंय?
मला बोल ना अरे काय झालं माहितीये तुम मी त्याच्याकडे मागितला रे
हा.
दे म्हणून ते म्हनला जास्तीत जास्त दोघच करू शकतात एकसारखा
हा
तिसरा म्हणजे अ चालत नाही हे होत नाही म्हणजे सर हे करतन म्हणून
दोघं नाही तरर नाही तिक चाललेलंच नाही
तेच म्हणलं तुला मात राहूने म्हटल मग तु्याकडडे घ्यायचा म्हटलं तर तू झोपल्यालास
हम्म
माता म्हंड उद्याच
आज काय फोन वगैरे आलेला नाही त्याचा गेमला वगैरे
अहम गेम नाही खेळायची बंदच झालंय
हम्म काय खेळलं तर एक दोन टाव खेळतेय तेवढंच
अरे मित्रपती कोण
कंटा येते त्यामुळे एक दोन डाव तर खेळते मी
हम्म मी आता ते पण ऐक कोत बटताास मोठ्या वेळ जरा खेळायला मजा येते पण कोण नसते रे तर ती हे बघाले बघ वेब सिरीज बघाली मी बीचू लेसन म्हणून
घिचीओलेसन
टीच टच यू लेसन म्हण नाही काय बघ हा एक ब्युरो तयार करते त्याच्यात
हा
सोम्याला पण बघ म्हणले मी
हम
तो पण बघणार असल बघ चांगला आहे तो आ एक सीजन आ दोन सर स विषय आठ एपिसोड
हा
त झाली की गेम ऑफ थोनस बघायचे.
स्वयं मला म्हणायला लागले बाकीचे बघ नाही आधी तू हे बघ जा जा म्हणतील.
म्हटलं अरे मग खुश आहे ना ती ठेवलायचय
अजून बघितलेलीच नाही मी.
म्हणंदा तू खरोबर कळाची ती बघून काढ रे मरदा आता शेतात गेल तुला काय पाणी पन भाजायचं असलं तरी आणि काय काम असतं तुला.
आणि काय नाही पाईप वगैरे सगळे करायची.
मग ते किती वेळ लागत त्याला.
एक तास वर
आणि त्याच्यानंतर
त्यानंतर काय बसायचं.
ग त्याहीपासून तेवढा एकही जरी एपिसोड प हिला असे म झाला अस आत्तापर्यंत.
मी शेतात जाताना बर्डस घेऊन जायच विसरते.
आरे मर हना
ते वारं यायला लागले की आवाज व्यवस्थित येत नाही नाही
म
झाडं खाली
हा आमच्या म्हणजे आम जुना आमच्या जसं अगोदर होत तसं. आता आमचं शेड बधणी म्हणजे गेलं दोन तीन वर्ष झालेत.
हा
दोन तीन नाही चार वर्ष झालं असेल नाहीतर अगोदर आम्ही पण हम् हच्यात असं झाडा खाली सेम बसायला झोपायच ते. शेतातता आता शेड बांधला बा मग शेड काय बांधत नाहीर तुम्ही.
शेड बांधायची आहे
बांधणार आहे
हो.
खरोखर आणि तिकडे पाणीच पाणीच नाही न व्ह
म्हणजे
पावसाळ्यात
नाही नाही
हम्म आमच्या इथ हायना कस आमच्या इथ एवढं पाणी येते की नाही वरचं फक्त पत्र दिसतात.
भरते
शेडातल होय
नदीजवळ असेल
होय नदी जवळ आहे सोड, अरे मी आता बसलो आहे की नाही परड्यात
हम्म.
उंबऱ्या चौकडेच्या इथं बसलोय मी
हा.
आणि केवढ्यांत माहितीय आता आपल्या कॉलेजचा गेट आहे की नाही आणि आपल्या पायऱ्या मी पायऱ्यांवर बसलोय. आणि कोलेजच्या गेटच्या इथे मला पाणी दिसते.
ते एवढ्या जवळ येते घरापर्यंत
हा एवढ्याजवळ घरापर्यंत येते खरं घरा अजून घराला टेकलेला नाही.
हम्म म्हणजे तेवढं आलेलं नाही.
नाही तेवढं आलेलं आणि सगळी खालची जी घरं आहेत का नाही ती सगळी वरची शाळेत राहायला जातात घरातली सग
एक दीड महिना पाऊस पाणी कमी असोपर्यंत
पाणी कमी असोपर्यंत
लय हालत
आता पावसात काय होते काय माहित हम्म आणि काय सांगितलं काय शाळा कॉलेज
अजून काय बोलल नाय मला ते
नाय न्हवका
नाही.
बरं बरं चालतय
चालते ठिऊ काय?
त्यासाठी च फोन केलता मी तुला कॉलेजच्या बद्दल बघा उद्या मी आलो तर गावांकडंन
चालतंय आलंस तर फोन कर मग. हा. हा हा.